हॅलो....
हा बोला
हॅलो...
हॅलो, आवाज येत का?
नाही आवाजच येत नाहीये, हा आता यायल
बरं, काय चालू ये? झालं जेवणं? येते का?
नाही जेवणं नाही झाला अजून आतापर्यंत बॅच चालली. मग आता करावं म्हणलं जेवण, तुमचं झालं का?
नाही, आमचं बाकी ये, बॅच आतापर्यंत चालू होती काय मग?
आ लय उशीर केला म्हटलं आज जेवायला? अं
हो, मॅडम आता उशीरा येतात ना आमच्या जरा.
किती वाजता येतात तरी?
कधी सात, कधी साडेआठ, कधी आठ.
मग आल्यावर स्वयंपाक करायचा आणि मग जेवण करायचं. म्हणजे झोपायला अकरा आणि बाराच वाजता.
हं मग काय ते
हो आता लय उ म् तुमी पहिले लवकर जेवायचे ना सर? तिकडे गावाकडे राहायचे ते
गावाकडे आठ वाजता, आठ वाजता जेवण झालं कि नऊ वाजता तूम होते काय म्हणं शहरात आणि शहरात आणि खेड्यागावात थोडासा फरक पडतय ते तर आहेच.
खेड्या गावाचा सोडा हो छान आहे. खेड्याचा सोडा पण ते कस अ हो छान आहे छान आहे तब्येत तुमच्या?
ते कसं सर हे फरक पडते जॉब वाले पण आणि ते पण कसं जॉब वर असले कि माणूस थोडा उशीरां ते होतेच कारण कधी कोणतं काम येईल आणि कधी काय होईल काय सांगताच येत नाय
तेच म्हणला मग आता लग्ना न. लग्न झाल्यावरती ज जव्हा भेटलं तेव्हा खा लागते ना ते.
अच्छा हो जबरदस्ती नाही करतात बरोबर बरोबर आहे ही गोष्ट. बरोबर आहे. लग्न झाल्यावर जेव्हा दिलं ताट वाढून तेव्हाच खायला लागते. तर नाही खाता येत बरोबर आहे.
घरी मग आधी त्याच्या आधी आपण करू शकतो हम्म
आणि जास्त बोलताही येत नाही जास्त बोललं की मग अजून एका गोष्टीवरून दुस दुसरी गोष्ट आणि दुसऱ्या गोष्टी आणि तिसरी गोष्ट.
ह
त्यापेक्षा बोलनच नको
त्याच्या आधी कसं मग घरी त्याच्या अधि कसं घरी म्हणजे आई बाई आईला म्हणता येते काही बी हाय की नाई
हो ते तर हाय फरकच पडते म्हणा आता आता
हं
म्हणजे तुमच्या म्हणायची गोष्ट काय आहे लग्न झाल्यावर मुली प्रमाण राहा लागते का बायकोसारख. बायको जशी ठेवते तशी
आईवर आपण जबरदस्ती करू शकतो असं का.
हा हा आईवर आपण बोलू शकतो जबरदस्ती म्हणजे म्हणू शकतो
तसं तर बायकोवरन पण बायकोला पण बोलू शकतो ना आपण बायकोला पण बोलू शकतो ना..
हो बोलू शकतो.
ते तर एक हक्काचा माणूस असते आपल्याला की आपण त्याला डायरेक्टली बोलू शकतो.
हो का आणि ती पण ती पण मग तेव बि तेव बीन माणूस डायरेक्टलीच बोलते ना मग ते बिन ते बी बोल
हो ते हो ते तर आहे म्हणा मग ते विचार करत नाय.
होऊ मला कटाळाला आला बुवा आज.
हो ते पण मग एखाद्या दिवशी आपण बनवायचं समोरच्यासाठी काहीतरी स्पेशल.
बनवता आलं पाहिजे ना तवा बनवण माणूस
तर ते शिकून घ्या ना युट्यूब कशाला युट्यूब आहे अजून लय सुविधा आहे सर कुठूनही घेता येतात.
बर मग आता तेच शिकाय लागल मग.
जिद पाहिजे त्याच्यासाठी माहिती का की नाही आता आपल्याला हे करायचं. तेव्हाच करू शकते माणूस तसं नाही करू शकत माहिती आहे का?
नाही नाही. तुमच काय वेगळं नाही त्याच मुलीची तशीच अपेक्षा असते की नवरऱ्याल बीन बनवता आला पाहिजे तुम्हीच काय वेगळ्या थोडी आहे. मले वाटणारच आहे काही काय नाही
ते आता अपेक्षा ठेवा आता माणसाना कोणाकडून अपेक्षा ठेवा. आई वडील जोपर्यंत तोपर्यंत आहे पण नंतर त्याच्यानंतर एकच ह त्याचा माणूस असतो ना माणूस त्यालाच म्हणतो ना.
अरे पण मूर्ती किती दोघं जण जर बाहेर करून बाहेर जर दोघच राहिले.
हम्म.
फॅमिली जास्त मोठी नाही तर मग ते बनवू शकतील दोघच बा आहेत पण जर मोठी फॅमिली आहे वट बाकी. बहीण बीतील तेव्हा झगड्या देख थोडी बन. बनू शिकणारी देऊ नाही का
तेच ना मग ते कसं आहे आपण दोघच नवरा बायको राहिला की मग करता येते
मंगंगाई करता ती.
दुसरं मंग कस थोडस खराब जरी झाल. आणि कमी जास्त ते झालं हो दोघच दोघंच ऍडजस्ट करतात समोरच्या व्यक्तीला माझ्या समोरच्या व्यक्तीने आपल्यासाठी केलं. कसई असलं तर चुपचप खाऊन घेते.
दोघांनि एकमेकांना शिवायी बिन ल्या तरी दोघांना एकमेकला शिवाय बि दिल्या. ह बायकाल कोण राहात नाही. हो का नाही दोघं एकमेक आले अस दोघं एकमेक आले असं म्हणाल देत नाही
पण आम्हाले माहिती ना तुम्ही देत नाही म्हण तूम्ही
हा आम्ही नाही देत पण बाकी जनरल जनरल चालूय जनरल चालूय म्हणाल
हो जनरल आहे हो जनरल आहे पण. तुम्ही नाही ना तुम्ही समजदार आहे ना कशाला समोरच्या व्यक्तीला त्रास देईचा
आता मी मी देतच नाही मग मी सांगायलाच नाही म बद्दल मी नाही देत.
ते तेच म्हणाली मी समोर. बाई तू कधी येन काही कर फक्त मग दोन टाइम च जेवायला दे.
बर.
तू तू हिशोबाने कधी स्वयंपाक कर आणि कधी काय करण तू तू काम ही कधी कर फक्त मला दोन टाईमच जेवायला दे हे म्हणणंय तुमचं बरोबर ना?
बरोबर.
हॅलो
म तीच अपेक्षा असते ना मग दुसरं काय
हॅलो आ
हॅलो आवाज नाहीला का?
हा सर
आला हे वातावरण खराब आहे इकडें थोडसं आमच्या इकडे टावरचा प्रॉब्लेम आहे बहुतेक.
अच्छा वातावरण आहे पाऊस याला का तिकडं?
नाही नाही हवा चालू आहे.
हा हवा झालं म्हणजे रात्री रात्री याचे चान्सेस आहे म्हणजे पाऊस?
रात्री नाही लगेच चालू व्हाय नस दिसतात ते चांण्या बि दिसायला आता आकाशात.
हच्. अच्छा मग तुम्ही इकडे चक्करच नाही झाली वाटते इकडे आलीच.
उल तु मही
इकडे चक्कर ना झाली वाटते तुमची मग तिथून घर किती दूर आहे आपलं
तिथून माझ इकड. अरे आता हे तशील माढा कॉलनी माहिती आहे काय माढा कॉलनी तशील.
हा तिथं तर असेल तिकडे सिव लाईन वर.
हा मग त्याच्या माग माडा कॉलनी माहिित आहे हो माडा कॉलनी माहिित आहे म्हडा.?
होा हो. हो माहित आहे मारा कॉलनी माहती आहे आता मी काय म्हणाली जगद सरांच्या घरी आले तर तिथून आपलं घर जास्त दूर नव्हतं. मग एक फोन लावायचा. मॅडम कुठे तर मी आती तर मग घ येरी तर घरीच होती सर मी कुठे तर गेली नाही. मगे यायच ना घरी. आता तेवढंच आता ते मान्य करत ना बाबा चूक झाली आमच्या करून पण आता तस त्याच बदलात बाकी विच्यावर नाही काढ माणसाना असं मण वाटते.
हो का नाही आलो होतो मी त्याच्या घरी त्या लॅपटॉप द्यायचं होतं त्यायचं ते बिघडलं त्यांना माझं लॅपटॉप स दिलं मगण थोड वळ बलो माझ्या काही लक्षात नाही आलं. तस मी मला आ तुम्ही ड्यटी वगैरे असणार मला माहीिती नाही जोग स. सांगितले पी नाही की तुम्ही इकडं दुसऱ्या शाळेवर चालू केलं म्हणून शिकवणं.
आ मी तुम्हाला मागे सांगितलंय की असं असं झालं. म्हणून तिथं सर एवढी पॉलिटेक् होती अरे अरे म्हणजे समोरच्या व्यक्ती आता लहान असून समोर झाला ना. तर त्याला सहकार्य करायला पाहिजे. तिथं कसं होतं तू समोरचाल का तुला खाली कसं पाडायं तेी गोष्ट सुरू होत.
अच्छा जाऊ द्या.
मग मग ते आपल्या लक्ष
तर मग इकड आता त्याच्यापेक्षा चांगलं भेटल.
हो ते तर आहे म्हणा एक गोष्ट सांगू का सर आपण कोण
ह.
आपण कोणा असं वाईट करत नाही तर आपलं कोणी आपलं देवस वाईट करत नाही पहिली गोष्ट ते एक सुट दुसरी ऑलरेडी म्हणजे अस ठेवलीच होती की बाई तू ती सोडली तर ही आहे तुझ्यासाठी
आणि मी तुमला सांगललं डबल एक समाज कल्याणच शाळा आहे म्हणून तिकड ती आपल्या
हो तुम्हीस ना मा. कल्याणचं सांग हो समाज कल्याणं सांगितलं होतं. नवदेवचं सांगितलं होतं दोन्हीिकाणी मी अप्लाय केलं होता पण मला काही मेलही नाही आला.
नाही नाही नवदुल्ली न नवदवच्या इकडं न नस एकदा तिथं त्याे समाज कल्याणचं आहेनी वस्ती कर तर मुलांच त्या तिथं जाऊन भेट द्यायची असते तर तुम्ही तिथं बहते एक तर डीज साच जागा होती मुलीच होत बहुतेक ते बस
होा पण सर तिथं तिथं बीएड कंपल्सरी होता. मी कॉल वर बोलली तुम्ही पाठवली होती मला न्यूज बते तुम्हीच पाठवली होती. तर मीोल बोलली त्यांना तर. ते म्हणे की नाही तुम्हाला बीएड कंपल्सरी करावाच लागेल म्हणे. माझं बीएड नव्हतं म. नाही ना बीएड नाही ना एम कॉम आहे ना. बिऐड असत तर काय टेन्शन असत.
म आता लों बीएड ऍडमिशन करून टाकायचं असत घर बसल्या होत होतं ना बीएड.
हो होत होत तर सर पण आमदानी लागल ना तेवढी आपल्याकडं.
काय लागल काय लागायला आता पैसे काय जास्त लागत ते बीऐडले. हो पण बीएड साठी काही जास्त खर्च नाही ना येत वाटते.
एक एक आवडल नाही जास्त नाही जास्त तर कमीत कमी सत्तर हजार रुपये तरी पाहिजे.
मग त्या याच्यात करायचं असतं ना मुक्त मध्ये नसते का ते.
उतमध्येध्ये हो मुक्ता मध्ये पण मुक्त मध्ये पण जास्तच आहे पन्नास त आहेच मुक्त मध्ये पण
हो का
हम्म तर ते लागल ना आता घरचे म्हणायले आता बा तुम्ही उरखले साक्षी मॅडम उरखली आता राहिली मी आता घरचे मागं लागले
हा हा ह
मग आताय ना मग घरचे लय जोरात माग आहे तिथ मी नाही म्हणतो म्हणून तेच म्हणाली मी आज मी हो म्हटली की लगे उद्याच पाहा ना सुरू होतात आणि लगेच लावून देतात सहा महिन्यात पण मी सध्या नाही म्हणाली.
तुम्ही के तुम्ही गेल्यावर घरच्याच कस ओ तुमच्या
आ ते तुम्ही पान तुमान लग्नात या लागेल बरं जर जमलं तर, नाही तर म्हणचाल मी येत नाही, हो.
बीमार पडलो त्या टाईम ले मग,
नाही ना ते मला माहित नाही बिमार पडा काही करा तुम्हाला यायलाच लागत.
हो का
हा तुम्हाला याच लागतय लग्नात
चालतय, आम्ही दवाखान्या जाऊन येऊ इंजेक्शन घेऊ म्हणजे
मग तेच हो हो चाल चालते चालते चालते पण तुम्हाला याच लागते लग्नात.
बर काय अर्थ नाही येतो, आज
भरली नाही आम्ही भरली नाही. पण मला त्या दिवशी साक्षी सांगू लागली बस झालं म्हणे आता किती वेळ नाही म्हणत म्हणे मम्मी सांगू लागली. म्हणत होती कीं समजून सांग तिला म्हणून,
नाही मग ते जास्त वेळ बिन गेला कि
नाही पण कसं वाटतेस. समोरच्याच्या घरी आपण जाव समोरच आपल्याला ऍडजस्ट करणार नाही करणार.
ठीक आहे याच्यावरून कट करा, आता, त्याच्यावरून लावतो.
सगळ्या सगळे लोक तुमच्या सारखे नसतात, ना सर
हो हो तर याच्याहून कट करा नंतर त्याच्यासाठी मग लावा मग झालं.
कशाहून, सादा, हो ठीक आहे मी सादा कॉल लावते.
होा
ये ते की रिप्रेस कर ना. होय बाई